हॅलो
हॅलो हे हॅलो येतोय का आवाज? हॅलो आवाज येतोय हम्
हं स्वतः स्वतःच खरखर लाय आवाज. काय करायलाय काय. अम्म आवाज आला भांडी. ते
नाही. बसलेय मी निवांत. पाणी प्यायला
आणि काय.
काय नाही. नाही ओ. जरा आमच्याईकड ते आज सोमवार सोमवार अमावस्या आहे ना. अ इकडं मोठं देवस्थान आहे. इकडं म्हणजे उस्मानाबाद मध्ये. एक छोटस गाव आहे
हा हा
संपूर्णग अस इथ म्हणजे अ जागृत देवस्थान म्हणजे खूप वर्षापूर्वीच एक शंभर ते दीडशे वर्षापूर्वीच
हा हा.
हा माज पण आलं. आमचे सासूबाई मिस्टर मी. मुलगी लहान सगळे पण आलोय आम्ही. आलोय सकाळी किती वाज सात साडे सात वाजता आलोय. त्याच गावत आमच्या सासूबाईंच्या चार नंबरची बहीण हाय.
हा हा हा हा.
म्हणलं त्यांच्या घरी आलोय. मग त्यांनी शेतात रहायला. हम्म. शेतात रहायला आहेत. नाही तर छान म्हणजे त्याने असं घर पण अ असं पत्र्याचं घर असत माहित म्हणजे पत्रे मारून पत्रे मारून ज प अरे म शेड वग
हा हा
आ झा झा बाहेर बसलोय.
हा हा वारा येईल हिवाली बघ दिसत ना.
स्वतः कास नावलं पाहितीन केलं तुमच्या सारखे
हम् आणि काय जेवण केल्यानंतर न
जेवणला. आमरस आमरस
कायते. आवाजच येईना झालय खरखरलय आवाज का हा हा.
ह
नाही खरखरालयच आवाज म्हणजे स हेवा आलेय. वाऱ्याचा आवाज आल्यावर
त आहे ना
आ
होय होय.
आता
यायलयच वास
ह
आता मी एक कॉल केला त्यांना नाही कला.
हा
हॅलो
हा हॅलो
हॅलो
हा हॅलो हा आल की
हम्म हम् ह्
मग त्याने काय जेवण आंब्याचा आंबरस केलंय चपाती केल्या पुन्हा बटाटे ची भाजी पिवळी
हा
आणि भाजी आणि कशाच तरी वरण केलंय
हम्म हम्म
ते मंदिरला गेल्यात मी बसलोय बाळापाशी
तुम्ही गेला नाही
मी जाऊन आलो मगाशी
हा हा हा हा
जाऊन आलो मग ते गेलेत आतां
हा हा हा हा
हम्म
हम्म
मग आणखीन काय आज शाळा चालू झाली मुलांची
होय झाले चालू झाली बघा चार पाच दिवसं झाली चालू हून आठ नाही आठ आठ तारखेपास न
बारा तारखे पासून आहेत तर आजपासून चालू झालं ह
हा हा
हम्म आ त चालू झाला आमच्या जाऊबाईंची पण मुलं गेली आज शाळेला हम् इथं शेतात कानय त्यांची विहीर आहे काय मोठी त्या विहिरीतून त्यांनी पाईपलाईन केल्या
हा हा
हम्म मग ते पण बघून आलो जाऊन मग म्हणलं तुमची आठवण झालीण तुम्हाला फोन केला तुमच्या विहिरीसारख विहिर आहे मोठी त्यात नसता म पाईपलाईन केल्या
नाही तुम्हाला आवाज यलाय ह ते मम्मी बोलालंच हा.
बर.
आणि काय
तुमचं.
आता आज काय
कायतरी बोलायचा विषय तुम्ही कोणीकडे गेलेला काय परत आईचा विष
ह होय जाऊन आली की परवा आई कड ते हे करून आलं ओ टी. पी घालून आली.
हा हा हा वडील आहेत का.
आहेत.
बा बार.
बहीण चुलत हा एकटी सक्क म्हणजे बऊ बहीण दगोजनचा आहे आम्ही.
चौघे जण. ह बर बर बर. हम्म हम्म हम्म.
त्यांची मुलं चलतच
हम्म हम्म.
बर.
तुम्ही हे करून आला आईस नी
आल की करून आलो मी गावी लं तेव्हाच माग महिनाभर राहुण हम्म दोघिना मला पण चुकत्याच चुलतीला काय दोन मुलाच मुलगी नाही त्यांना मग तिला सुद्धा केलं. आणि ममीला सुद्धदा करून न आलो दोघीना परत परत जायला होत नाही शेवट आहे होयआज शेवट आहे आणि कसं परत परत परत आपल्याला होत नाही ना जायला हम जायला हो नाही लांब आहे गाव हे कोल्हापूर ते उस्मानाबाद जवळजवळ दोनशे ऐंशी काय म्हणजे तीनशे किलोमीटर पडतंय
हा आमचं पण कस मुंबईला गेलतो पंधरा दिवस जाऊन आल आणि मग बहिणीच हे चार तारखेला बघाय येणार होते तिला. ओठी घालणार होतीत म त्या दिवशीच गेलो त्या दिवशी सगळं आणि सारखं सारखं जायाचं होत नाही. आमची चू अ म्हणजे काकांची मुलगी हा,
हा
आणि अठरा तारखेला जाणार येत बघायला यादी आहेत. ते पण आहेच हम्म.
हना.
कधी
हम्म हम्म हं बर बर बर. मोठ्यानं असलं लग्न मोट
होय मोठ्यानचं कि मुलांच्याकडच कि मुलग्याकड. हम्म त मिरजकड दिलय तिला. मिरज भोशे
भोसले हा ऐकून माहितय मला भोसले म्हणजे कधी गेलं नाही न तिकडं. पण ऐकुण माहिताय. हम् काय करतय मुलगा?
तेनी त्यांचं हे आहे फर्निचरच त क असं दुकान आहे दार हे ते तयार करत्यात. त्यांनी नक्षी दारावर हम्म
थॉमसारखं.
हा. म्हणजे असं हे नाही पेप फर्नि चर जस दार तयार करतोय तसं
नाय का
ते दार खिडक्या असं किते
होय म्हणजे असं दुकान आहे त्यांचं का? आजतर कळालं की मला कळालं कळालं ते हा हा हम्म बर बर
हम्म हम्म शेती हाय अडीच एकर, होय होय स त्याचं बिझनेस आहे.
भारी आहे ते, चांगलं आहे स्वतःचा बिझनेस ऐकत नाही कोणाला मग कायपण फक्त जायला नको काय नको
नकोय स्वतःच कधी पण करा कधी पन या
मग काय तर कधी सुधा आपलं आपण आप आपले मालक
होय.
पण
हम्म हम्म.
मग कायतर
आणखीन तिथं शेतात अस त्यामुळे का नाही तसं वारं भरपूर आहे आणि हा भरपूर वऱ्याने असं आज बसूच वाटत नाही बाहेरच
ह आता ऊन पडलंय का जास्त?
ऊन आहे ऊन भरपूर पण इथं मोठी मोठी चिंचेचं झाड बघा एक दोन तीन चार सात सात आठ झाड आहेत चिंचांची त्याच्या खाली ह्यांना अस शेड मारल्यात
हा हा हा
ते शेडवर खाणे मार त्यामध्ये शेड ची सावली पण होत्या आणि ऊन पण म्हणजे जास्त भासत नाही फक्त पत्र्याचं घर असल्यामुंळ हा पत्र्याचं पत्र्यांच त्रास मुळे काय होत पत्र तापतोय एवढंच बाकी काय नाही पत्रा तापला मग जास्त गरम होत हो उष्णता वाढत अस
होय आवाज यायलाय वाऱ्याचा
अच्छा
ठेऊ काय मग
हा